हॅलो हा हा येते येते माझा आवाज येते तुम्हाला हा तर अऐक्चुली मॅ माल कॉल करण्याच रिझन अस हो कि आता ज्या आपल्या चालू परंपरा वगैरे तर त्याबद्दल तुमच्याशी थोडंसं डिस्कस करायचं होतं मला दहा मिनिट तुमच्याकडे दहा मिनिट वेळ आहे का आता
मॅम बोला तुमच्याशी बोल मला खरंच छान वाटेल तुमचं जे काही बोलणं आहे म्हणजे तुमचं काही जो संवाद आहे तो मला साधू शकताण आपण बोलू शकतो हा
आता बघा हा परंपरा तर खूप आहेत आपल्या म्हणजे ह्या राज्यामध्ये जस की पोवाडे गोंधळ लोककला भारूड वगैरे वारी ल सभारंभ खूप परंपरा आपल्या ह राज्यामध्ये पहिल्यापासून म्हणजे प्राचीन काळात आत्तापर्यंत आतापर्यंत तर त्यापैकी मला तुम्हाला सांगायला आवडेल वारीबद्दल आ वारी म्हणजे तुम्हाला माहीतच असेल आपण आषाढी कार्तिकीच्या महिन्यामध्ये आपण जे आपले विठ्ठलाचे म्हणजे प्रसिद्ध ठिकाण आहे पंढरपूर तिथे आपण वारी घेऊन जातो माहिती आहे ना तुम्हाला
हो माहित आहे मॅम हा
तर मी त्याबद्दल तुम्हाला सांगते म्हणजे मी बघते वारी कशी जाते म्हणजे जे आमच्या शेजारचे लोक वगैरे जात होते तर त्या येऊन मला त्याबद्दल सांगत होते तर सर्वात प्रथम ना तुम्हाला जे म्हणजे जी लोक वारीमध्ये सहभागी असतात ना त्यांना वारकरी असे म्हटले जाते तर आपली जी वारी असते ती आषाढी कार्तिकी महिन्यामध्ये पायी आठ ते दहा दिवस चालत जातात आता तुम्हाला वाटत असेल की ही जी वारी म्हणजे त्यामध्ये लोकांच लोकां
ऐकू येतोय ना आवाज
हा लोकांच म्हणजे काळजी वगैरे काही घेतली जात नसेल तर त्या दिवशी म्हणजे जे आपण आठ ते दहा दिवस जातो त्यामध्ये भरपूर अस नियोजन असत जेवणाच खाण्याचं पिण्याचं राहण्याची सगळी व्यवस्था असते आणि एक एक लोकांना चाल म्हणजे चाल एवढ जमत नसते कारण आपण एकदमच लू के अस तर त्यासाठी त्यांची गाडी असते आणि प्रथम उपचार पेटि त्यांच्याकडे असते म्हणजे असं विविध रूपाने त्यांनी आपल्याला मदत केलेली असते आपल्याला खूप प्रसन्न वगैरे वाटत आता वारी जातना काही लोक बिना चपलाचे जातात अभंग पोवाडे भजन कीर्तन म्हणत जात असतात आता तुम्हाला माहितीय प्रचीन काळात तर हे म्हणजे परंपरा तर अ्यापत होती पण आता का वाटत असेल की वारीला जाण्याची संख्या कमी झाली असेल तर असं नाही तर वारीची ्या म्हणजे वारीला जाण्याच्या लोकांची जी संख्या आहे त खूप प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे अगदी पाचवी सावीची मुलं देखील या वारीमध्ये खूप उत्साहाने आनंदाने सहभागी होत आहेत आणि त्यांना देखील आनंद येत येत आहे म्हणजे त पहि निगेटिव आपली जी वारी असते ती ऋतुरायाच्या दर्शनासाठी आणि नंतर जाऊन मग ती एका ठिकाणी राहते म्हणजे ते राहते ना तिथील तिथील लोक त्यांना म्हणजे सेवा वगैरे त्यांची करतात वारकऱ्यांची आनंदाने उत्साहाने त्यांना जेवण व खा त्या वारकऱ्यां सेवा खप म्हणजेणे खूप पुण्याचं काम आहे असं म्हटलं जातं मग त्यानंतर ते तघ पाय चालत जातात आणि छान असत म्हणजे पुढ पोहोचल्यानंतर दर्शन व अश प्रकारे वारी ही म्हणजे घेतली जाते वेगवेगळ्या रूपाने मग तिथे पोहोचल्यानंतर रिंगण नाचतं मग त्यामध्ये लहान मुले मोठी मुले जी आजी आजोबा वगैरे असतात ते फुगडी वगैरे असे विविध प्रकार खेळ खेळले जातात, आणि ज्यावेळी ते वारीसाठी जात असतात. ना त्यावेळी त्यांच्या डोक्यावर विठ विठोबा आपले आणि रुक्मिणी यांची मूर्ती तसेच आपली तुळशी माळा गळा माहतीच असेतील तुम्हाला. तुळशी ही सर्वात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्रमाण म्हणजे सगळ्यांना देते आपल्याला जिवंत ठेवते की तुळशी घेऊन ते विठुरायाच्या दर्शनाला जात त आणि तिथे गेल्यानंतर त्यांना खूपच छान वाटतं आणि ते दर्शन घेऊन मन प्रसन्न करून अ एकमेकांच्या साननिध्यात राहतात, आणि तिथे आणि म्हणजे वारीला जाण्या एक महत्वाचं उद्दिष्ट म्हणजे तिथे जाती भेद नसतो गरीब श्रीमंत णसतो कोण लहान मोठ देखील कोण नसत अगदी अ जी मोठी वयस्कर मुले वयस्कर जी असतात ती लोक. लहान मुलांच्या पाया पडतात मोठी मुलं अ जी लहान मुलं असतात ते मोठ्या मुलांच्या पाया पडतात तसच आ आदर सन्मान करत जी वारी आहे. ती जात असते म्हणजे वारी आता वारी झाल म्हणजे ही जी आपली परंपरा आहे त्यातूनच वैज्ञानिक देखील आपल्याला खूप फायदा होतो म्हणजे बघा हा काही लोकांना चालण्याची सवय नसते मग त्यामुळे चायलायला शिकतात व्यवस्थित रित्या आणि अस म्हणतात की चालण्यामुळे रक्ताभितण देखील व्यवस्थित होते तर त्यांचे रक्ताभिसरण देखील व्यवस्थित म्हणजे होते. खरं ही वारी वैज्ञानिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या देखील खूप म्हणजे महत्त्वाची असते. तर तुम्हाला आणखीन परंपरेबद्दल काय माहित आहे का?
हो म्हणजे मॅम तुम्ही जसं की आ आता वारीबद्दल पर म्हणजे आपल्या वारीची जी काही परंपराये ते मी मला अगदी खूप म्हणजे. खूप छान पद्धतीने मला सांगितला की आता वर्षाला वारकरी जातो तो म्हणजे अ पायी चालत असतो म्हणजे ज तेथं म्हणजे, थ तिचं जे काही गाव आहे त्या गावाहून थेट पंढरपुरामध्ये मधी मधी जे काही ब्रेक असतात म तीथ त्यांना जेवण खण त्यांची राहण्याची सोय अनेक लोक स्वखुशीन करतात अगदी रात्री रोज संध्याकाळी भजन वगैरे असत कीर्तन असत. सांगितलं आणि मस्त म्हणजे मस्त त्यांनी तो म्हणजे त्यांचा जो काही म्हणजे जो काही टाम असतो, जो वा तो खूप छान पद्तीने एन्जॉय करत असतात देवानामात म्हणजे जो काही आठ दहा दिवस असनी ते अगदी खूप म्हणजे आनंद आणि भजन कीर्तनात त्यांचा तो दिवस घालवत असतल अगदी मनाने अगदी ते एक एक जण पाल चप्पात घालत नाहीत आणि एक म्हणजे एक एक जण म्हणजे खूप काही म्हणजे देवासाठी मागून घेतले असत आणि स्वतःच्या इच्छेनी म्हणजे अगदी म्हातारे वयस्कर लोक सुद्धा म्हणजे खूप म्हणजे कि त्यांच वय फार असत. पण त्यांनी अगदी बसत उठत त्याना जस जमल तस थोड गाडी आधार घेऊन देवाच्या दारपर्यत अगदी जात असत. अगदी हजारो लोक, वर्ष वर्षाला पंढरीची वारी करतात. अगदी पायी म्हणजे खूप अ आपल्या इकडे म्हणजे असं खूप म्हणजे खूप म्हणजे सांगतायेना आणि अशा पद्ध् तिची ही काही वारी असते आणि खरच अ वर्षाला लोक म्हणजे कमी काही होत नाही लोक वाढतच जातात त्या वारीसाठी. आणि म्हणजे त्यांना जो काही आपला जो विठुराय आहे जो काय आपल्या महाराष्ट्राच पूर्ण देश त्याच आपलं जे काही रक्षण लोकांना करतात पूर्ण देशभरातून लोक त्या वारीत वारीतुन वरीत येतात आणि खरच जे काही विष्णूंचा अवतार आपण जे काही पाडुरंगाला म्हण् मंदिर त्या पांडुरंगाच दर्शन घेण्यासाठी अगदी आतुरतेने त्या वारीत लोक वाट पाहत असतात आणि त्यानंतर जी काही एकादशी असते आणि एकादशी सोडल्यानंतर तिथून तीनी तो. त्यांचा जो काही म्हणजे त्या गावाची वाट आहे त्या वाटेकडे येतात आणि खरंच अ! ही आपली परंपरा खूप वर्षानुवर्ष चाललेली आहे जसं तुम्ही म्हणाल म्हणला किआपल्या लग्नाबद्दल मी तुम्हाला सांगते ज लग्नात आता आपल्या इकडे म्हणजे पूर्ण देशामध्ये अनेक राज्य आहेत, जस की महाराष्ट्र. कर्नाटका परत बेंग हे अ असे अनेक तमिळनाडू, म्हणजे अनेक राज्य आहेत म्हणजे त्या राज्या राज्यामध्ये जी काही राज्य आहे त्या राज्यामध्ये प्रत्येक म्हणजे लग्न म्हणजे प्रत्येकांची पद्धत वेगळी असते अगदी तस म्हणण्यापेक्षा अ अगदी म्हणजे धर्मामध्ये सुद्धा अ का म्हणजे वेगळी असते, पद्धत वेगळी आहे प्रत्येक धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळी लग्नांना. आपण अ पद्धत वेगळे असते. आणि अ खरं की आपल्या तर जा म्हणजे, जो काही म्हणजे आमच्या ज्या आमच्या कास्टमध्ये जी काही पद्धत आहे तुम्हाला मॅम सांगते, की लग्नात आता लग्न झाल लग्नाच्या अगोदर जे काही दळण असतं अ लग्नाला पहिला आपल्याकडे काय असतं अ मेहंदी असते सुरुवातीला मेहंदी असते, मेहंदी याद्या वगैरे जे काय असतात ते पहिला म्हण म्हणजे मुलगा, मुलगी पाहण्याचा कार्यक्रम होतो आणि ज्या वेळी लग्न ठरलेलं असत त्यावेेळेला याद्या करणे, अं याद्या करणे था पहिल होत याद्या झाल्यानंतर, लगेचच आपण मग पुढचे कार्यक्रमाचे नियोजन आखत. याद्या झाले की मग अनेक लोक गारवा आणतात, गारवा म्हणजे खूप, महाराष्ट्राची खूप म्हणजे सुख सुखदअशी ती कन्सेप्ट आहे असं मला वाटतं कारण का लोकांना गारवा हा खूप आवडत असतो. अगदी तृप्त करणारे भज नक भाकरीचा असो परत आपण मका मलिपुऱ्यांचा असो अगदी लाडवां चा लाडवा मदे सुद्धा प्रकार असतात ना म जस की आपण च बुंद्यांचा असो परत रव्याचा असो, असे दोन प्रजे प्रकार मध्ये आपण लाडू बनवत असतो आणि केळी केळ्यांचा असो अशा प्र तिने आपण गारवे बनवत असतो, आणि ते बायकांना आपण बोलवून आपण जस की या हळदी कुंकवाला बोलवतो. तो गारवा सोडतो, आणि खरच म्हणजे लोकांच्या मध्ये म्हणजे जो काही. आपले पण आहे तो त्यातून दिसून येत असतो, आणि बायका येऊन त्यामध्ये आनंदाने तो गारवा वगैरे नाव घ्या, वगैरे असं काही काही आपण म्हणजे सोड तस गारव्याज्यानंतर आपण म्हणजे कपड्याचं वगैरे नियोजन करतो म्हणजे सगळ्यांना पाहूणे पै एकत्र येत असतात, जे काही असतात, मग त्यांना आपण ड्रेस घेत असतो, आणि वगैरे ज्याना मंजे ज्यांना जसे ड्रेस अवलं म्हणजे पाहिजे अस तस त्यांना आपन ते त्यांची इच्छा पूर्ण कर तस कारण लग्न हा आपल्याला खूप म्हणजे, अ अ आपल्या आयुष्या म्हणजे खूप म्हणजे खूप आनंदाचा क्षण असतो. ज दोन, दोन नवीन नाती जोडणार, जोड जोडत असतात, म तेच्या त्याच्या पाठीमागे पूर्ण आनंद आणि असत, आनंदात असत, मग त्यामध्ये हळद असते हळदीमध्ये सुद्धा खूप अ म्हणजे खूप चांगली म्हणजेअ खुप म्हणजे, खुप प्रकार, डॉलबी वैगरे लावली जातात, हळद झाल्यानंतर म आपन मेहंदी झाल्यानं हळद असते मग, नंतर हळद झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी लग्न असत मग आपल्याकडे उष्टी हळद द्यायची वगैरे पद्धत आहे मग यामुळे का नवरा नवरीमध्ये बॉ्डिंग वगैरे खूप मंजे असं वाढाव यासाठी ही हळद केली जाते मॅम, आणि जस म झालं लग्न केलं असत, लग्न होत, म्हणजे जे काही आपल्या महाराष्ट्र किंवा ज्या काही आपल्या ह्याच्यामध्ये पद्धत आहे, त्या पद्धती आपुण स्वीगे करत असतो, ते आनंदाने पाळत असतो, आणि खूप छान पध्दतीने आपुण लग्न म्हणे लग्न लावून देत असतो अशा प्रकारे लग्न होत असतात थँक यू मॅम तुमच्याशी बोलून मला खरंच खूप
मला देखील मॅम खूप छान वाटल तुम्ही खूप छान पद्धतीने जी आपली परंपरा आहे ल लग्न सभारंभ त्याबद्दल सांगित माझ्या पण परंपरेबद्दल खूप छान पद्धतीने ऐकून घेतला
ओके ओके थँक्यू मॅ हा
थांबाबा